नमस्कार
नमस्कार अह माहिती एक विचारायची होती
बोला कि
ते आता काय झाले म्ह दहावी नंतर
हम्म.
आता विद्यार्थ्यांना कुठले कुठले कोर्स आता उपलब्ध आहेत काय माहिती आहे तुम्हाला
हम् हहावीनंतर डिप्लोमा आहे.
बरं.
वेकेशनल कोर्स हे काायज
बरं
आणि बरेच आता व्यवसायिक
बरच हा हा आता येत डिप्लोमा आहे की नाही
हम्म
डिप्लोमामध्येध्ये कुठले कुठले कोर्सेस आहेत आता उपलब्ध आपल्याकडे
डिप्लोमामध्ये
सिव्ह सिव्हलचं बरत मॅकॅनिकल
यतक यतक यतक
मग आता आय आयटीआय ट्रेड कसा आहे हो.
ऐट स्वधा तांगलाय. दहावी नंतर आयटी सुद्धा आयटी म इलेक्ट्र श्षण येतय तुमचं फिटर येतय वेगवेग. सगळे कार्पेंटरिंग घेत आहे. भरपूर आहेत.
कारपेटरी आहेथे.
हम.
बांंदकामच असतते. ना त्याच्यात आपल्या भागात इथ म्हणजे अ. किती विद्यार्थी असतात काय अंदाजे
ह आपल्या भागात आहे तालुक्यात पातळीवर असतय वेग ठठीक. आणि जिल्हा पातळी तालुका पातळी ह्याच्यावरती कॉलेजेस असते त्यांचे मेरिटवर असते.
मी रिटलं जास्ती लागतं काय?
मेरिट तस कस विद्यार्थी संख्या कशी येईल मेरिट वर तस असतंय तेे
मेरिट वर जर कोटा पूर्ण झाला इलेक्ट्रिशियनला जरा जादा असते पूरं.
पण काही काही ठिकाणी ट्रेडला मुलं सापडत नाही असं म्हणतेय ती
खुोल असते.
अह आता आता चालू वर्षी आम्ही आता माहिती काढली अशी काय तर बरेच. ठिकाणी ट्रेड ला माणसं कमी मिळायला लागत असं सर म्हणालेत. सात आठ सात आठच मुलं ट्रेड ला मिळतते म्हणे.
नाही नाही आता आम्ही बघितलं त्यावेळी एकदा गेलो तर तर भरपूर
नाही आता चालू वर्षी का नाही चालू वर्षी जारा ये न. क्वेरी करा कोणाला जर घ्यायचं असेल तर आता ट्रेड का नाही हे फार कमी म्हणजे श शॉर्ट लिस्ट लागल्या. कारण बरीच जण आता इकडन आलेलीच नाहीयेत.
हम्म हम्म हम् हम् नाहीईटेला आलज नाहीयक
त्याच्यानंतर आयटीआ नंतर परत थोडं काय ग्रॅज्युएशन करता येतं का?
येत क त्यानंतर परत ग्रजुएशन ते व वकेशनल कोर्स म्हणून एक आहे नाही वकेशनल एक कोर्स आहे. दहावी नंतर वेकेशनल म्हणजे त्याच्याबरोबर अकरावी बारावी पण करता येत्या.
कुठला तो कोर्स
त्याच्यात सगळं काही ट्रेड आहे. आता मोटर मॅकन है इलेक्ट्रिकल आहे
बरं
सगळे ट्रेड आहेत फिटर आहे ते करत तर तुम्हाला अकरावी बारावी पण करता येते अकरावी बारावी बोर्ड बोर्डाच असते डायरेक्ट ग्रॅज्युएशन घेता येते
विषय विषय कुठ? तले परत येत ते तेच सब्जेक्ट
ट्रेडचे ट्रेड. जे काही सब्जेक्ट असत आणि इंग्लिश मराठी ह्याचं असतं. अकरावी बारावीच
बरोबर तुम्ही केलंय ना का तेी
केले केले म आ टोमबाईल झाले.
म्हणजे अकरावीला सब्जेक्ट फक्त मराठी आणि इंग्लिश
इंग्लीश हा बाकी सगळ त्यांच त मोबाईलचा सगळच विषय
ते कोर्स झाल्यानंतर परत ते ह्याला इंजिनिअरि,
तुम्हाला जॉब येते घेता येतेय डिग्रीच्या सेकंड इयरला काहीरी मिळतय डायरेक्ट आणि हे आणि डिप्लो हा डिप्लोमा डिप्लोमाला आणि तुम्हाला मगून कंपनीत सुद्धा वेगवेगळ्या कंपनीत सुद्धा जॉब लागू शकतोय. किवा स्वतःचा व्यवसाय तुम्ही चालू करू शकता.
बरं बरं बर.
या असपण हे ते चांगलेच चांगलेच चांगले आता कसं आहे सध्या शिक्षणापेक्षा हे. कोर्सेस आता चांगले आहेत कोर्स केला तर भरपूर त्याचा फायदा आहे.
हे प प बाहेर बाहेरच्या मेगासिटीमध्ये त्याचा जॉब्स उपलब्ध असतात नबा
वेगवेगळ्या कंपनीमध्ये ऑटोमोबाईल कंपनीमध्ये जॉब मिळू शकतात ना तुम्हाला
मिळू शकत्याता म इलेक्ट्रिक आता कसं आहे एआय चा जमाना आहे परत इलेक्ट्रिक सवरर जे वर्चंसगळं चालू आहे त्यामुळे इक्ट्रिकलला बी मार्केट आहे ना
बिलल आयट आयट्याचाच दर्जा आहे त्याना तो
आय टी आयचा तर दर्जा आहे काय?
हा कारण डायरेक्ट बोर्ड सर्टिफिकेट येते ना आता तूम्हाला
म्हणजे महाराष्ट्र बोर्डाचं
हा.
आणि मग ते त्याला शासनाच्या हेच्यात काय नोकरीच संधी वगैरे काय असत्या. असणार काय बर बर काय झालंय बरेच माहिती मिळत नाही ओ म्हणजे दहावी नंतर बऱ्याच कोर्स करायचे असतात मग त्या ह्याच्यात त्या डी एम एल टी वगैरे दहाविनंतर करता येते ओ.
डीएम एल टी ला दहावी नंतर ते खाजगी ह्याच्यातच आहे. त्याला ते सायन्स हा सायन्स पाहिजे असतय. सायन्स सायन्स हां. बरास यांच प्रॅक्टिकल केला पाहिजे ना कारण डे मिल.. तिला सायन्स असेल तर तुम्हाला ती येणार ना.
बरोबरर..
मध्ये खाजगी काय आहेत. खाजगी हे करतात मग ते देतात त्यांचं इन्स्टिट्यूट चालण्यासाठी ते..
जेत सर्टिफिकेट अनमुखी होततील.
इलेक्ट्रॉनिक्सला संधी आहे का हो इलेक्ट्रॉनिक्सात
आता भरपूर इलेक्ट्रॉनिक्स आता सध्या... तेच आहे आतर कम्प्युटर इलेक्ट्रॉनिक आतात.. एल डी फिलडी निघलय हे निघलय त्यामुळे त्याला... हे आहे ना स्कोप आहे. अ..
आता हे नवीन इलेक्ट्रिक गाड्या वगैरे आल्या त्यामुळ.. अ ऑटोमोबाईलपेक्षा इलेक्ट्रिक.. टला मार्केट येणार का पुढं?
डी एन आ व एन..
पतश‌... मग छोटे- छोटे, छोटे -छोटे कोर्स जरी केले त्यामध्ये.
तरी चालतंय.
गाड्यांचे जे काही पार्टस असतील त्याच्या पद्धतीन जर हे... ते सॉफ्टवेअरचं म्हनात..
तेजा तेजा हा म... बेसिक बेसिक माहित व याला तुम्हाला हे कोर्स केलेच पाहिजे ना.
होय ना.
डायरेक्ट तुम्ही कस हे करू शकत नाही त्यामुळे बेसिक म पाहिजेलं माहिती. बेसिक माहिती असलं तर, दोन वर्ष.
म दोन वर्ष करायचं.
हम्ममम.
आणि त्याच्यात सगळ्यात सोकोल ज्ञान घ्यायच म्हटलं की तर मग डिप्लोमा करायला.
डिप्लोबा कराय पाहिजे.
आणि त्याच्या पुढं आणि पाहिजे अस..
ह् पण हे कसं आहे माहिती आहे का डिप्लोमा... डिग्रीपेक्षा तुमचं प्रॅक्टिकल ज्ञान बदलवायचं आहे.
म्हणजे प्रॅक्टिस झालं पाहिजे जास्ती.
तेज असेल तर तुमचा उपयोग हे. प्रॅक्टिस नसेल तर काही त्याला काही त्याला ह कामात पाहिजे कामात पाहिजे. डिप्लोमा डिग्री नुसते तुमचे थेरिकल हे झालं ना. नुसतं लिखाानन हे झालं ते लिखानन हे जे त्याच प्रत्यक्ष... अ त्या पाठची माहिती वेगळी हे होत्या. आणि थेरिकल व वेगळं असतंय ना. त्यामु तुम्हाला ते प्रॅक्टिकल सगळ्यात महत्वात.. आता आम्ही असताना इथ दिस्लामपूर डेप डेप्पोला भेट एकदा दिली होती. एसटी डेफो ला तर त्याचा जर मेन हेड होता.
हा.
अंठोबा दूर होता
बर बर बर शिक्षण कमी होतं पण
हा अनुभव म्हणजे एवढा की बसच्या खाली सिरला्ट स्टर मारला तर कुठं पलटायचं सांगत होता तुस फॉल्ट्री निर्लाणी करते तो फॉल्ट डिप्लोमा झालेला इंजिनिर वगैरे यांना निघत नव्हला ऑटोमोबाईल इंजििअर हा पण हे लगेच आवाजावरून लगेच हे करायचं प्रॅक्टिस पाहिजे हत प्रॅक्टिस असेल तर तुम्ही काही करू आडानी असला तरी घेऊ प्रॅक्टिस पाहिजे
नेहमी त्याच्यामध्ये वर्कशॉपमध्ये कामा गे पाहिजे अस थोडक्यात आणि प्रप ह म्हणजे त्या गाडीच सगळं स्पी स्पी...
हम्म हाताकून त्यास केलं पाहिजे माहि... ते गेले पाहिजे तर ते उपयोगी, नसत प्रॅटिकल... हे थेरिकल ज्ञान काय उपयोग नसतं.
थेरी फक्त नुसततेचे वर्णन वगैरे माहीत.. ते येणार फक्त ते ते कसं तयार करायचं काय करायचं..
ते तर ऍक्च्युली मार्केटमध्ये नाव काय आणि ते.. काय हा ते फरकडतोय ते हम् महित्वा जात हे गतयते जवळ जवळ सगळे मॅकॅनिकल बरे जवळ जवळ सगळे आडाणीच असत म्हणजे ते हे नसतात पण ते नेरलाय नाही नुसते आवाजवड ति लगेच ओळखत अनुभव न नुसतं लगेच ओळखते गाडीला कुठं फॉल्ट आहे कुठं काय आहे इथे
तस इलेक्ट्रिकलला ण इलेक््र कंपन किंवा दुरुी् एल किं कमपुटर दरु आणि इलेक्ट्रिकलमध्येध्ये गाड्याच स्पे म्हणजे आपले घराच इलेक्ट्रिक पार्टस जे काय असतील फिटिंग म्हणा हा ते प परफेक्टली ते साईट वर जाऊन साईड वर जाऊन प्रॅक्टिस कराव लागणार त्याला
वगैरे हे सुद्धा चांगले यार्स
तेच क घरात लाग्या वतू आहेत त्याुम स होोम अप्लायनसेसमध्येध्येे तेेथून स ते काय ते हिटर काय हा तुमचं ते हे तयार करतात की काय म्हणतो त्याला इंडक्शन शिगडी
हा तेच की घरातले प घरात आपल्याले इलेक्ट्रिशियल जी वस्तू आहे त्या दुरुत करायला आल्या तरी तेे सुद्धा बरोबर पुर त्याला सुद्धा मार्केट चांगलं आहे
चालेल चालेल चालेल बघूया मग खरे ओके बाय हा